का.
हा हा, तुमची मुलगी आठवीला बोलला काय. मुलगी आठवीला म्हटला का.
मुलगा हाय.
मुलगा हाय काय, हा हा नाही माझी पण मुलगी आठवीला गेली आता. म्हणून म्हटलं, हा इंग्लिश मिडियम ला आहेत का. हा हा हा हा
पण अने मैत्रिण गाठ पडलेली आहे तिचा मुलगा कदम सांगत होत्या. अडीच वर्षाचा रात्री बारा वाजे तरी झोपाय नव्हता अहो. बारा वाजे आम्ही दोघी जणी कॉल वर बोलत बसलेलो, त्या गार्डन मध्ये होत्या. मुलगा काय झोप पुद्यात नाही म्हटलां. परत दिवसभर वेळ पण भेटत नाही रात्रीच कॉल केले आम्ही
हा हा हा आत्ता अकरावीला गेली का? हम्म हम्म हम्म हम्म कधी तुमचा बर्थ कधी असतोय?
अमित सिलवट.
काय म्हटलां?
डिसेंबर डिसेंबर
डिसेंबर होय. म अजून लांब हाय भरपूर होय ना.
हो ना.
तेच म्हटलं. बाकी काय नाही. काय आवडतें तुम्हाला खायला? खायला
असं काय विशेष आवडतं म? लागणार
लग्नाआधी पण काय नाही का?
लग्ना नंतर सगळं करावं लाग त्यामुळे सगळंच
तेच ना आठवतच नाही असं की असं काय आवडतं? खरंच नाही आठवत ना.
स्पेसिफिक असं काय आवड नाही.
हम्म असं नसतं! असच का? हॅ हॅलो म्हणुन नॅचरल प्रॉडक्ट आहे आमचे! हा
आवाज तुमचा जरा जरा ब्रेक व्हाया लागलाय बघा! क्लिअर ऐकू नाही हा आता आला! हात
म्हणुन तर थोडाफार रेंजचा प्रॉब्लेम अस कोल्ड कोल्ड्रिंक्स व तरी नाही आवडत! बाकी अस थंड आवडत!
होय! हा तरी बर आहे! आता गरमी जरा चालते गार! गरमीच एवढी हाय म्हटल्या वर! ह्म्म ह्म्म ह्म्म ह्म्म तेच म्हटलं व्हेज नॉन व्हेज सगळं चालतंय काय!
हो हो ये व्हेज नॉनव्हेज चालत! नॉनव्हेज आवडत! बर का!
हा नॉन व्हेजिटेरियन ना सगळं नॉनव्हेजच आवडत! शक्य येतो!
हा
त सोडा! म्हणून म्हटलं! हो हो सगळं सगळंच चालत
तिकडे तेव्हा ते तुमचा पांढरा तांबडा रस्ता खाल्ला होता का?
होय काय! नेक्स्ट टाइम यात! आम्ही सगळं करून देतो तुम्हाला बाहेर जाण्यापेक्षा घरीच या म!
हो ना चालेल ना मग काय हम्म आवडीने घेतला होता आम्ही म्हणजे हौशीने घेतलं एका ठिकाणी आणि छान पण मिळाला आम्ही जी त जेवलो ती
होय काय हा म्हणजे तुमच्याकडे असं भेटत नाही वाटत त
मिळतं पण आमच्याकडे नाही नाही नाही नाही एवढंच छान नाही आमच्याकडे
होय हा हा इथ एकापेक्षा एक हॉटेल्स वगैरे असतात भरपूर छान असतय होय आम् पण जस्ट रात्रीच गेलेलो असंच अनिव्हर्सरी होती म्हटलं चला आता जाऊन या रोज तर आपला हच ना घरी मग हो म्हणून